हॅलो.
बोला की.
आवाज येतोय काय, काय नाही. जेवण.
का आवरलं जेवण तेन काय चाललंय, आता कॉलेज तेन झालंय.
कॉलेज
कॉलेज जरा सपलय आता पेपर द्यायचं.
पेपर चालू आहेत काय.
पेपर हाय उद्या चालू हुणार हाय.
हा हा हा अभ्यास झाला की नाही.
अभ्यास झाला क हा झाला की जरा जरा चालू आहे.
करा करा. आणि
मग तुमचं कसं काय चालू आहे.
आमचं चालू हाय की घरी बसून आपलं, कार्यावरती आमचं एक काम चालू हाय.
हा.
ते करत करत घरचं पण चालू असतयं.
बरं.
हम्म.
जेवण तेन झालं.
जेवण झालं की तुमचं
नाही जेव्हा आत्ता.
हम् हम आवाज येते का क्लिअर
आवाज याला याला.
जोरात बोला.
बर बर आणि कॉलेज न बसन जात होतो रोज ते म जरा पावसाळा दिन चल झाला मग तथन जरा बंद केलो म्हण सरांना सांगितलेला आताच नंतर माझ जरा गाडी घून चालू केलो बस पास टेन संपलेल्यांना मधी
हा हा हा पावसामुंळ.
मग पावसाळ्यामुळे आणि नंतर म तिथे जरा गेलोच नाही म्हण-
हा.
ते तुमचा पाहुना आहे तिथं. तुमचा पाहुना आहे तिथ ह्याच्यामध्ये. तुमचा पाहुणा का नाही ते इथे बुधगाव मध्ये.
कोण?
ते तुमच कोण आहेत कि पाव्हणं ते. काय कोल्हापूरमध्ये काय बुधगाव मध्ये राहत्यात.
हा हा. आहेत की आमचे पाव्हणे की कोल्हापूरला.
ते भेटलेलेत तिन्ही तिथे मला.
भेटलेले का?
हा. तेच म्हणाल तिथं येऊन जा घरला.
हा हा. जा जायचं मग?
आता ते कॉलेजन सम्पत आले. येतो म्हटल नंतर जरा ते प्रॅक्टिकल चालू होते कॉलेजमध्ये. ते- फर्स्ट इयर आहे. एका वर्षाचा होता माझा. एकच वर्षाचा होता फर्स्ट इयरचा.
एक वर्षच असतेय फक्त?
हां. असतय दोन वर्ष असते. ट्रेड नुसार असते ना आपल्या?
हा हा हा.
त्यामुळे ते, मी माझं एकच वर्षाच गेलं होतं.
हां. हां. काय सब्जेक्ट काय?
माझा डिझेल मॅकॅनिक आहे.
हा हा हा.
बिज नाही ते एकच वर्षाचा- बा हा ते. बाकीचे ट्रेड असतात ते- फिटर, वेल्डर- ते दोन दोन वर्षाचे असत्यात. एक वर्ष करायचं-
हम्.
पेपर द्यायच. अप्रनशिप करायची कंपनीत- अप्रनशवाली कंपन्या येतात कॉलेजमध्ये ते आपलं- हा. कॉलेजमध्ये कंपन्या आहेत त्या आपल्याचा इंटरव्हू घेत्यात. आपलं नाव, फोन नंबर, राहणीमान तिथे सगळं विचारत्यात.
अच्छा.
द्या असं मग ते विचारून गेल्यात. नंबर तेन वर सगळं फॉर्म भरल्यात.
हम् हम हम्.
बघायचं पुढ आता कसं काय खाऊतील.
मग कसं, स्टार्टिंग पेमेंट कसं आहे?
स्टार्टिंग पेमेंट आता अप्रनशिपला -
पॅकेज असते का?
एका कंपनीत हे पहिला एकोणीस पाचशे आहे.
हा हा.
मग ते वरच्या कंपनीकडन ते फंड- ते सरकारकडून येतय वरन ते पंचवीस सव्वीस हजार पर्यन्त जात्यात.
चांगलंय कि मग.
व्हय.
डिझेल मेकॅनिकला स्कोप हाय काय?
होय स्कोप हाय केलीस. स्कोप हाय त्याला.
हम्म हम्म. बारावी नं
स्कोप हाय. दहावी नंतर पण घेेत ते बारावी नंतर पण येते.
हम्म हम्म.
मी बा मी बारावी नंतर घेतले. डिझेल मॅगनिग मध्ये आपल्याला. गाड्याचे इंजन असतात मोठं.
हा हा.
ते शिकायचं. शिकवून आपण कंपनीमध्ये लाव हा गाड्याचं कंपनीमध्ये लाव ते. बाहेर आपण शिकल्यानंतर बिझनेस पण टाकू शकते. होय स्वता चा.
चागलय चागलय फील्ड चांगलंय की. म ते मेकॅनिकल इंजिनियर आणि हे अ डिझेलच हे वेगळं डिफरनस हाय ना हे? डीझल मेकॅनिकल. हम्म हम्म.
हा डिझेल मेकॅनिकल. हा वेगळाचेते पूर्ण. नुसता इंजन काम, हा पूर्ण इंजिन प्रॉपर. असाय.
प्रॉ म्हणजे इंजनचच.
हा सगळ इंजन.
हम्म हम्म हम्म. चांगलंय. ऐकलेलं मी हे अ दोन तीन जनाच्याकडन. आयस खूप चांगला ह्याला. म्हणजे इन्कम पण चांगलं होतय आपलं. हम्म.
हम्म का हळूहळू करे गेले की, एकदा शिकल. बिझनेस टाकूल शक आ मग काय एवढी टेन्शन राहत नाही. स्वतःच पण होते.
होय दोन्ही पण होते. दोन्ही पण करायचं.
हा.
कसं होईल तसं. बिझनेस तर चांगलाच कधी पण.
बि बिझनेस चांगलाय. कु कुठं तर बघून मेन पॉईंट ला गॅरेज तेन टाकल्या स्वतःच.
हम्म हम्म हम्म. आपल्या इथं हायेत काय?
आपल्यात आहेतल की. आपल्या एवढं नाही मग बाहेरच जा लागते.
बाहेर जा लागते का?
बाहेर म्हणजे असं, बाहेर चे शिक शिकायला तेन असच. आपल्या गावात आपण टाकू शकतोय असं.
शॉप म्हणाल. म्हणजे गॅरेज इथं आपल्या इथं हायेत काय?
आपल्या इथं आहे कि.
हम्म हम्म हम्म.
प आपण कुठलं फील्ड जास्त शिकेल त्यातील. प्रत्येक गाडीचं इंजन वेगवेगळं असतय.
असतय काय?
हा म ते आपण कुठलं इंजिनिरि पूर्ण जरी शिकलो पूर्ण झाल तर करायला पूर्ण गाड्याच येत. जर एक एकच गाडी धरलो एका कॉलेज मध्ये आपल्याला प्रॅक्टिकल अस जीन खोला इंजिन खोलायला तेन देतात.
देतत काय हा हा
हा इंजिन खोलाय ते त्यात अं खोलून जोडायचं भरची शिक्षक येत्यात त्यांनी बघत्यात सगळ
केलंय तस केलंय हं
मग प्रॅक्टिकलला सगळी बैरच्या येत्यात
हम्मम
त्यांनी बघत्या सगळं कसं काय त्यांच्या समोर मःमला हा कसं सगळं असं सगळं ते बघून मग वर मारक दिन चढवत्यात त्यांचे दिन
हम् हम माधवनगर मध्ये एवढ्या अ छोट्या हा फक्त कॉलेजा म्हणल्यावर अ मस्त भारीच कि
नाही ती गव्हर्मेंट आहे ती मोठा कॉलेज होय गव्हर्नमेंटचा आहे ना त्या कॉलेज बंद चांगला आहे जरा शव स पेक्ष पले चांगले आहेत का विषय नाही तिथं
होय ना फिज किती आहे
आपल्याला गव्हर्नमेंटला ले दोन हजार चे आार सुध होऊन जाते तिथे
होय
हाआ
वर्षांला
हा वर्षांला
हां हांआणि
का ब वरची सगळी फि गव्हर्नमेंट देते ना
बं
आणिप अं बाकीचे पुस्तक ते फक्त आपण आणायला लागते आपण म्हणजे त्याच्या कॉलेजमध्ये पण भहेर आपण पण शकतो
म्हणू शकतोय ह आपल्यावर आहे म्हणजे कसं आपल्याला हे पडाल तसच आपण बघायचं
हो
कॉलेज मध्ये पण अ निम्म्या किंमती नाही त्या्या भैर किंमत ल होत्या
देतात का
कॉलेज मध्ये घेतलेलं आहे बरं कॉलेज मध्ये येत त
हम्म आलेत शिक्षक वगैरे आपले चांगलेत काय
हा शिक्षक चांगले आहेत शिक्षकेत्यांचं हे चांगलं
हा
शिक्ष का असं य नाही असं पूर्ण करायलाच पाहिजे हे तर नातं काय नाही जेवढं पहिला समज तेवढं हा पहिला जेवढं समजते तेवढं क हा सगळं समजून सगळं स्वतः करून दाखव दचं म्हणजे या स्वतःच समोर उभारून सगळं घेत
हा
त्यामुळेळ काय एवढं आहे ना सगळं व्यवस्थित आहे हा असं नाही की पूर्ण तू करच हेच कर तेच कर अस काय नाही पूर्ण समोर भारून व्यवस्थित
हो तस सांगणारे पण पाहिजेत ना आपल्याला पण नाही समजलं की आपण विचारायचं आपल्या काय क हे असले तर विचार विचारून घ्यायचं
हा
मला वाटतेय मुलांना असं जास्त लोकलावाज गज नाही मेकनिकमध्ये कुठ.
आम्हाला असं क पाच पाच जणांंत बरोर केत देत.
हां
त्यात ग्रुप मध्ये प्रत्येक पाच पाच जण देणार. सगळ्यांकडे जान सरास स्वतः वैयक्तिक बघणार. कोण कसे करायले कोण कसे नाही. त्यामुळ त्यामुळ असं काय लई अड ्ह म्हणजे काय झाली स आमला सांग तिथ.
हा म्हणजे काय समजलं नाही तर पण लक्ष देऊन सांगतात. हम्म चांगलं कि म
होय चांगलाय.
हा स काय केतेत असते कॉलेज
माझ दहा ते पाच असते.
द ते पाच
हम्म
कू्ण दिवस असते का?
होय पूर्ण दिवस
हम
मी येऊन जायला मी मला यायला जायला वेवती बतो म्हणून मी सकाळी लव बू तू त्यामु काय एवढी
होय का?
म विचार हा
हम्म
तुमं कस काय चालय मग
आमचं काय नाही आम्ही घरीच असतोय सध्या
हा हा
घरी बसून आपलं इ ते कार्यामुून आहे तिथून जरा असं थोडंफार इन्कम होतय. बाकीच मुलं आहेत छोटी शाळेत सोडायचं. घेऊन यायचं ते करत करत हे पण काम करतोय आपण
घरलं सगळं
हम् घरातलं करत करत मुलांसोबत करत हे पण करायचं.
हा हा हा
हा
चालतय
हम्म लावा परत
घरभर चालते ठीक आहे.
हम्म